हॅलो!
हा, बोल की.
काय करलेस?
बसलोय, बघ तू?
मी पण बसलोय.
हा हा हा चहा तेन
चहा नाइये बाई मगाशी जरासं टामाटूचं आम्लेट तेन खाल्लोयं.
हा हा हा हा.
आता काय नंतर म. चारला झोपलेलो अगं मुळातचं वेळाने झोपलोय?
हम्म ह ह ह ह अहम्
सव्वा पाच ला जाग आली.
आ हा हा हा.
वेळानं झोपलो त्यामुळं कवा झोपत नाही आजच झोपलो मग रात तरी लई लवकर झोप यायला लागली आगं.
हा अ
डोळ आपला आपणच झाका लागत्यात.
ह होय, मी पण मध्ये तस करत होत की बा नऊ ला म्हणजे आंथरून आठ ला म्हणजे आंथरून माझं तयार होत.
तसच व्याला लागलंय म्हणूनच म्हंटल आणि काय?
काय नाही?
कधी येणार गेले, की येतील आता. साडेसात पर्यंत येत्यात.
हा हा हा हा.
ह म म पाउस.
हाय, बघ थांबतोय पडतोय थांबतोय पडतोय तिकडं?
इकड सकाळ पसून थांबलेला मगाशी एकदमच सव्वा पाच -पाच ला जोरात पडला.
हा जोरात आलं होय.
एवढंच बाकी आजं काय एवढं नाही.? आभाळ झाल्यासारखं झालेय, खरं नुसता ऊन नाहीच आहे.
आज नाहीच ऊनन होय.
गाडी कधी आणणार आहेसा?
सोमवारी म्हणतात होतो, काय मी काही बोललो नाही त्या हेचं. बघू मी टाकलोय पप्पांना पण सांगितलय सोमवारी चालते म्हणून,
हा हा.
त्याच तर बघ काय म्हणते. आज जाऊन आले? मी नाही भेत त्यांच त नाही आणत मी काही.
हम्म जैना आणि शहनाला इकडच गेलेत नव.
हो इ चल करं दिलाच केल्यात आणत त्यांचं त्यानी घरात कोण नसतय ग मग
हो थांबतील की आहे पुजाला नको काय गाडी्या आणल्यावर.
हम्म थांबतत मी येतो म्हणत आवरूपर्यंत.
हम् आणि काय जेवण संध्याकाळच.
काय नाही बघ शाबूवाडा करायचाय त्यामूळ. हम्म शनिवार चपाती ते आहेत सकाळचं ख मी म्हटले शाबूवाडा कर करा म्हटलो.
हा हा.
हम्म.
मग
आपे करणार होतो ग मग काल इडली केल तर त्याचा पिठ आहे. उद्या कर म्हंटलेत ते शाबू वडा कर.
ह मग ते शाबु वाडा करायचा आता उद्या आपे करायच अस द्या. तुम्ही का पुढे धक्काला?
काय तेव शुक्रवारचं अग परत. आणि शुकवारी ते याच केला ग दग्याच.
हा हा हा.
मग ते पण भरपूर झालं भात एक किलोचा ते हे ते. मलिदा ते भरपूर झालं ग मग लोडऊन व्हायला नको काय मम्मीला. म्हणून मानी म्हणलं राह दे म्हणलं पुढच्या शुक्रवारी करा म्हणलं लईच. तस लोड करून घ्यायला नको म्हण. मग पुढच्या शुक्रवारी करा म्हटलं सगळी जण निवांत पण होते. त्यात सगळच होते म आता पुढची शुक्रवारी करणार.
हम्म हम्म हम्म हम्म.
निव अंत होते ते ग उऊगच मग सलग मणलीस न होोत नाहीवेल. दगधग आणि तिला आधी स्वतः सहण होत नाही दग.
होय.
त्या दिवशी म्हणाली ती संध्याकाळी डोक दुखायला आले म्हणून.
हम्म.
बोरगावला गेल तर ते बोरगावला जायचं होतं का?
हा हा हा हा.
तर जेवण हेनी दोघंच वाढलेत म्हण कोण वाढले नाहीत म्हण तिथं.
हा.
मग प्रियलीच्या जीवन मग आलेत साडे दहा अकरा वाजलेलं.
अग बाई.
ते ना मग ललेच ते हे होते दग
हम्म होय.
आणि जा म्हटलं मग दुकानला आणि पुढच्या शुक्रवार गुरुवारी राहायला. ते सामान आणून मग शुक्रवारी करायला येते.
हो.
असं म्हटलं.
हम्म.
आणि काय ममी काय म्हनते्याने
काय नाही पप्पांना फोन लावतचा भेटायलाय. भेटायला हे भेटतो म्हण म्हणून त्यांनी काय लगेच यात. होणार नाहीत, खरं तूच कन्व्हिन्स करायला पाहिजेस, असं तस पप्पा, पहिला मम्मीला फोन लावालतो, मम्मी मेसेज केलती हेन्ना फोन करालोय, लागना कॉल कर म्हणून, मग मी लावलो. ह, मग तेव्हा फोन लागना पप्पाना लावलो, पप्पा पहिल्यांदा म्हंटलीत तू काय कराल्यास, मग दोघं पण एकदमच चांगलं बोलालेत ग. मग ह्याच्यावरन, मग असं जरा, हे पण होतय नाही. की यांचं ठरवूणच हाय काय! असं तस मग मम्मीला फोन लावतो म्हटलो, मग तासभर बोलली, पहिला बोलली ते पिरियड्स बद्दल तेन, सगळं विचारले पहिला.
हं म्हणजे हेनी, पहिला कन्फर्म करून घ्यायलागेलेत ग, काय हाय काय, प्लॅनिंग तुमचं असं.
ते सगळं तसं मग हेन्नी पण म्हंटलीथ, हेंच सगळं मोठ स्कॅम आहे आता यो असं परियडच तेन, विचारून घ्यायला लागलेत, म्हटल्यावर पण तुला पिरिडसचच, कसं काय विचारलीत?
होय, एवढा काय येत, हचा प्रॉब्लेम नाही आहे तो असं सगळीजण विचारायला.
बग की सगळं ते कन्फर्म हे करून घ्यायलागल्यात, मग आमचं पण अवघड व्हायला लागलय ग. ऊगच मग हेनी विचारल्यात, असं सगळं कसं काय, मलाच काय, माझं डोकं कामच देईना. हम्म! मग त्यांच्याकडे जाणं पण हे नाही होत
हम्म! नकोच सोड, लगेच काय.
लगेच जाऊन काय करतेस बाई.
तेवढ्याच तेवढंच बोलायचं, बोलाल तर तेनी व्यवस्थित बोल तर आपण पण सरळच बोलायच.
आणि तिथं गेलं की, आणि मग कसं करणार त्यांनी, हेना मारलीत बिरलीत, मला ठेवून घेतलीत, तर आम्ही काय करतीस, हा बाई शेतीच सगळ हेनी करायला लागलेत बाई तस शेतीचं बघूनच कराल्यात, सगळ हम्म! तेज बास.
तिला कळाल नसल पहिला?
हम्म! अक्कल नको तिला? मला मेसेज केलीत परत त्या दिवशी, पाहूणे बाराला काय, हाय म्हणून, मी कशाला एवढा वेळ जागू बाई, म दुसऱ्या वेळेस हाय टाकलो, मग काल मेसेज केलतीस काय म्हणली, होय म्हटलो, काय झालय म्हटलो, तुमच सगळं, मग म्हंटली, झालंय बाई आणि लय मोठं
तू कशाला म्हटलीस आणि शुभ्याला जाऊन सांगणार ती, आणि शुभ्या मला म हम्म! ते बाहेरन, म्हणजे माझ्याकंडनच, मला विचारला की शुभ्या विचारला, मैत्रीण सांगितली असेल की तुझी म्हणून, मी म्हण म्हटल, ती कवा तर मेसेज करत्या म्हणलं, मला काय रोज मेसेज करत नाही, ते पण आम्ही तिच्या जुन्या इन्स्टा आईड वरन ती केली तर बोलतोय म्हटलं.
हम्!
मग होय काय म्हटला, होय म्हटलं मग.
हम्म!
असं झालं
हम्म! पार्स होता बाई काल घरात, मी मम्मी सोबत बोलताना.
हम्म!
तो जाऊ पर्यंत ठेव म्हंटली, म्हणजे त्यो जाणार आहे, गडबड आहे, चहा तेण करून द्यायचं होतं ग. मग ठेव म्हंटली दोन मिनिटां लाव हम्म. त्याना सगळं चालते.
साईन म्हणा की तू फोन करायलेस म्हण मम्मीला साईने.
हमम. ह करावले बाबा त्या कस आहे माहिते का गावाला हे सांगणार नाहीत फोन करावले म्हणूनन आता ते पहिला फोन लावत नव्ह हा ते काय तर करणार तिकड म मम्मी म्हणतेया मला तुझ्याचकड तुझ्या सोबत बोलायच जरा पण इच्छा नव्हत जरा पण म्हणजे जरा पण नाही ते उगाच आपल आपल्या धर्मात कर्म असतय ह्या उगच पोरगी झाल्या ह्या जन्मात आणि आता पूढं ते तुझ्यासोबत बोललो ना ते कर्मा आणि कुठं फेडत बसु. पुढच्या जन्मात म्हणून तुझ्यासोबत बोलालोय बर बर म्हटलो.
असं काय नसतय.
बरं म्हणायच सोडून टाकायचं पप्पांच्या स्वप्नात मी आलतो म्हण मग पप्पा म्हंटले मम्मीला पोरगी घरात राहायला आलती. म्हणून मग मम्मी म्हणते म्हन पोरगीला एक मारशेला कानी थोबाडीत दिलासा का नाही विचारली. म पप्पा म्हंटले का पोरगीला का मारायचं पोरगीला मारतात काय म्हटले बघ अजून जीवाय तुझ्या वर असतस म्हणत्यात बर बरं म्हणटलो आणि इथ इथ पहिल्या दिवशी पण मला माराल ते तेव्हा अंकल आणि त्यांनी नेम पप्पा म्हणाले ते म्हणा पोरगीला मारू नका मारू नका. ह म्हणून मारू नका म्हणून हेिनी मधीच आवाज आला असता अडवायला. का बरं तेव्हा अडवायला कोन आल नाही मारू नका म्हणून पप्पा मी विचारलो यांना त्यांनी म्हटलं नाही वडरे तिला वडरे तिला म्हणाले तीतन. कायतरी करणार म्हणलो कायत काय त्यांच त्यांच हाय. इमोशनल कराला ब तन जर आता पहिल मी तुला म्हटलो का नाई पहिला म्हटली मला मम्मी दीड वर्ष दीड वर्ष आता काल म्हटली दहा बारा वर्षांत. आनी किती आमचं आयुष्य आहे काय माहिती दहा बारा असल पंचवीस वर्ष जगिन आ आमचा नवरा बायको चांगल राहतो असं तस हम् म्हटलं.
हमम.
मग मी म्हटलं लॅपटॉप घेऊन दिले परवा लॅपटॉप आणले नवीन दोन महिन झालं. आणि कशाला आणलेस इथलं घेऊन जाशील की नाही हाय ते.
हम्म तुमचं पोरंग घेऊन जाऊ देणार आहे काय म्हणायचं आता.
लगेच लॅपटॉपच पासवर्ड आणि विचाराल तितक्या द्यावा आमच्या आमच्या लॅपटॉपच पासवर्ड सांग म्हणून
हम्म कोणी म्हणे एवढं प्रेम उतु चालत.
ह नाही तर ते घेऊन आलो असतो तर
तिला आता असुदै बोल काय वेगळ केलिया आपल्या ह्याच्यातच केलिया.
हमम. माताजींना ते माताजींना कळालं वाटतं मग माताजींना इकड आल्यावर माताजी जीवा लावून घेतले एवढे माताजी सुद्धा जीवा लावून घेतले. आणि काय केलं चांग
हमम.
आणि ही बाहेरची लोक त्यां सगळी म्हणत्यात पूर्वा असं करणारच नाही. बघा असं तसं म्हणत. त्यांनी सांगितले क म्हण कोण काय केले काय बघा त्यांच्यातलं म्हणून म्हण त्या कर त्यांनी पंडित कडे जाऊन लई पैसे घातले म्हण आणि तिला पाठवून देत होते तेव्हा त्यांनी सगळं पंडितला विचारले ते करणी केले असं तस म्हणून का आणि नंतर न इकडं मावशी येऊन घे माव आणि एक काहीतरी पंडित काहीतरी सांगितलेला करायचं मग ते की नाही मावशी म्हण हे करण्यापेक्षा पहिला मी जाऊन येतो तिच्या भेटून येतो मग पुढचा पण पाऊलू चुल्या किती ज होत सांगतो ते एक लाखाचं काहीत. करायला लावलेला पंडितन आणि हे करायला आमच अंकल उठलेला. अंकल उठलेला.
हम्म भोगसचतेग हे सगळं.
तुम्ही तिकडे पैसे दिला अस पंडित तुम्हाला त सांगणार आम्ही इकडडे पैसे दिल्यावर आम्हाला पंडित असं सांगणार. हे पैसे पैशाचा खेळाय म्हंटलं घाला म्हटलं पैसे तकं मी पण म्हटलं असं म्हण. ना तू अजून अडाणीच वाटालीस मला तुझा नवरा आणि समजूतय होय होय बरोबर आहे म्हणतो मी. जिथं काय बोलायचं तिथं मी बोलणार. की हना पहिल्यापासून मी पण म्हटलो सरू हा हा.